आवाज येतोय का? हा जेवला काय?
हा जेऊन बसलेलो.
माझं पण झालं बघा जेवण भांडी बिंडी घासलोय आणि आत्ता जरा मोकळा झालय.
हम्म हाय.
तुम्ही तुमचं झाले भांडी बुंडी सगळं?
होय सगळचं आवरलं बाई आज उपास होता भू क लागलेली कामवरनं यास.
होय कामावर नेऊन वेळ होत असेल नाय सगळं आवरायला.
होय. वेळ झाला आज यायलाच वेळ झाला त्यामुळे आवराय पण वेळ झाला जरा.
होय.
यायले का?
होय आल्यात नव्हत्या सगळच बाहेर बसलेत मी हाय रूम मध्ये. बोलत बसल्यात सगळीच गप्पा मारत.
आता आठ दिवसाचा एकदम बोलून घ्या म्हणा.
होय तेच नो आता गडबड गडबड चालू आहे हे कर ते कर ते ब बोल्याला बरं नव्ह तं नी म जरा ड्रॅगन फ्रु ड्रॅगन फ्रूट आणलेले जरा खायला. ते सांगितले पेशी वाढायसाठी जरा द्या म्हणून.
हा होय का नाही वाढत्यात किवी ने पण वाढत्यात.
होय खरं सर्दी होते म्हणून देऊ नका म्हणुन सांगितलय. आता पावसाळ्यातनं ना होय कधी तर. खरं ते एक सांगितलं हो केळ्यान किवी का के केळी म्हणलं केळं हा हा किवी कि किवी पण सांगितलेय बघा खायला. दोन्ही पण सांगितले ते किवी भेटलं किवी भेट ताय नाही वाटतं त्याच्यामध्ये म्हणून ड्रॅगन फ्रूट घेऊन आल्यात. आता लय बाजार ढीक भर आहेत सगळं ड्रॅगन आहेत सगळ्या बाजारात.
हम्म त्याना पण वाढत्यात चांगले आहे ती पण.
त्यात एक पिवळ्या रंगाचा ड्रॅगन फ्रूट आहे एकदम. होय पिवळं पिवळच आहे एकदम. गुलाबी उप्पन आहेत भर गुलाबी तीन चार आहेत आणि एक पिवळा आणलंय काहीतरी.
पिवळा नसतेय ना खरं?
. असते असते म आता ते पिवळं आणले ते कापून बघायला लागले ती कसं लागते खात खायला सगळी म्हणायला लागलेत बाबा हाय गोडा आहे गोड आहे म्हणून देत हायत ऐकू याय लागलय. ती आता कापून सगळ्यांनी उगच जरा जरा जरा फोडी करून घेतल्यात. ते तर सगळे टेस्ट करत बसल्यात. हा तेच त्यासाठीच त्यांनी आणलं कसं लागते तेवढ्यासाठी एक घेऊन आले ते तो दे ही झालता विकणं घालता. महाग आहे म्हणून खरं दादानी काहीतरी घेत तले ना एक दोनदा त्याच्याकडनं सारं सारखं घेत्यात वाटतं फळ तेन पोरांना इकडं आणतात तेव्हा.
हां.
म तिजा ओळख झाल्यामुळे मला वाटत ते दिलाय त्यान त्या दादांना तरी दादा म्हणत्यात मी भांडून भांडून घेऊन आलोय बाबा दे आमच्या पोरग्याला पाहिजे म्हणून तेव्हा कुठ त्यान दिलं त्या आता हे कराय लागल्या खाया लागल्या त्यात तिथ बसून बाहेर
महाग हाइत फळ ती
होय ते फळ महाग आहे जरा ते कितीला आणलय काय माहिती ते चार पाच घेऊन आलेत
हा हा
मगाशी आम्ही बाजारात बघत होत दीडशे रुपय दीडशे रुपय म्हणून ओरडालतीत दीडशे रुपय किलो
एक
हू
कितील किती येतात मग कीलोत
किती किलो मध्ये आता कितीे बसत असेल एक दोन दोन आणि एक एखादं बारक बसत असल नाहीतर लई मोठी मोठी ते दोन बसत असतील ते फळ पण किती ते तू आतमध्ये येवढच अस ते खरं ते बाहेरचं कवचच हू म्हणून मोठं असते त्याच
दिसायलाच ते फुलासारखं दिसतय
हा तेच की वरचं वरच ते सालींमध्ये काहीच नसते ते कितीतरी काढायला लाग त त्याच्या आतमध्ये गोल गटून नारळासारख उगच जरासं असतय
ते काळं बी असतय ते चांगलं लागतय
जरासं याच्यासारखं ओ अ नाही नाही नाही मी पण खाल्ले ते आम्हाला जे दिलत कीनी म्हणजे मी जे खाल्ले ते जरा कमी गोड होतं त्यामुळे ते पचपचीत लागत होत खर सेम काकडी काकडीची चव कशी असत्या सेम तसच फक्त ते
काकडी असत्या ती काट काक का काट काकडी
हा काटेरी काकडी ती पाण्यासारखी लागत नाही काय
लागते हा तस लागते
तस तसं होतं खर ते टेस्ट ला जरा चांगला असत हे जरास गोड लागते काकडीपेक्षा पण ते कुरकुरीत ते बियांमुळे जरा कुरकुरीत पना येतोय त्याला
हू
होय कुरकुरीत अस लागत्यात तुळशीच्या बिया काय ते
परत ह्यो कलर लागतय नवं हाताला
सेम सेम बीट बीटचा कलर कसा निघतोय तसं निघतंय त्याच ते बीट बीटचा आणि कलर बीटचा कलर आणि जरा घट्ट असते हाताला चिकटतोय तो पूर्ण ह्याचा चिटकत नाही जरा धुन काढलं की लगेच निघून जातोय
होय होय
त्याचा जात नाही तसा कलर
परवाच सांगायला आलंत्यात त्या पूनम चे घरच्या ना
हा
त्याकडं घेऊन गेलत्या वाटत आणि तिथं कापलेलं आणि काकीच्या हाताला लागलेल मी तवा बघा कळल, किती कलर लागतोय त्या फळाचा?
हा -आ, लागतोय कलर, जरा धुतलं की जातय ते पहिल्या धुन्यात जरी नाही गेलं, तरी लगेच दुऱ्यांदा हात धुतला, की लगेच निघून जात
म पोरं झोपलीत का? व्हय तेच की टीव्ही बघता, हा, हा, हा, दादा झोपल्यात?
बघायलात टीव्ही, पिक्चर लावायला बसलाय बघत.
हंम, हंम, हं, आमची पण टीव्ही चालू आहे खरं त्याच्याकड कोणी बघत नाहीत, सगळे आपले गप्पा मारत बसलेत. एकाकडं नाही नाही बाबा पण आहेत घरात, त्यांची सकाळ - सकाळची शिफ्ट आहे काहीतरी, सकाळी जाणार आहेत
हा काय, आज सोमवारची चेे देतेय का?
नाही म आज सुट्टी असल, मी पण आजच आलोय, त्यांन लक्षातच येईना, माझ्या बाबा
नाईट हाय म्हणून, आई म्हणात्या
हा मी पण आता मगाशी आलोय ना, त एक -एक दिवस जात्यात सोमवारच नी एक - एक दिवस राहत्यात. त्यान अंदाज घावत नाही मला, कधी जाणार हाय तन
आज, -आज लेक आल्या म्हणून राहिल्या असतील, सून आणी लेक
जातील पण, काय सांग, व्हय, काय सांगता येत नाही सकाळी उठून जातील बल व्हय डो काय तरी दिस, विचारतात म त्या हयाला, काळा सोबत काम करत्यात त्याला, जर तो जाणार नसला तर म आपण जात्यात.
ह, दादा गेलं का हायत?
काय - काय?
आता पण दादा गेलात का हायत?
नाही - नाही आहेत नव्ह घरात, ते पण थांबणार आहेत, त्यांचे पण पायाचं हे करायला सांगितलय न पट्टी बांधायला लावल्या पायाला, गुडग्याची ज हे झालय ते त्रास व्हायला लागलाय त्यांना से एक्सरे वगैरे परवा मारून आलेत ते, त गॅप आहे म्हणून दाखवायला लागल्यात. तो भरून काढाय पाहिजे म्हणून सांगितलय
हा, म आता काम नाही म्हणाव, थांबा इथंच थांबा म्हणायचं.
त्यानी बरोबर अठ्ठावीस दिवस पायला त्या गुडग्याला वाटतं प्लॅस्टर सारखं काही तरी बांधून, बांबून बिबून असं ठेवणार आहेत, आणि पूर्ण बेडरेस्ट सांगितलाय. पूर्ण अठ्ठावीस दिवस म्हणजे महिना गेलाच की वय ते एक, दोन दिवस, म म आता म्हणतात ते, आता त्यांचं आधी म्हणलंत करणार नी आता हो नाही - हो नाही चालू आहे त्यांचं, काय करत्यात काय माहिती?
नाही, असं असलं तरी घ्या म्हणाव, काय हो
तेच किआलं, पुढं गेल्यावर त्रास होणारा हो त्यांना.
म्हणलीस कामं असत्यात भरपूर, शेत तली हीकरची तीकरची
ते सांगितले आता करून घ्यायला, सगळे मागे लागलेत घरात एकाकडं
म तेवढ्यासाठी परवा ती रवनीला माणसं सांगितली बाहेरली, घरातल्यांपासन आवरत णार नाही हो एवढं
आणि ह्यांची रवनी एका दिवसाची असते आणि यंदाच्या वर्षी ह्यांनी काहीतरी एक दोन उपव वाडवल्यात. करायचं म ती भायेरची माणसं नाई नाई त्यांचच आए पडी ठेवलेलं त्यांनी पेंडीला खरं त्यांनी आता ते काढले.
हा हा माती गितं पण घातलेल व्हय. या वर्षी तिथं पण केलंय व या वर्ष्
होय होय या वर्षी जेवढं पडीक ठेवलेलं त्या सगळ्यामध्ये त्यांनी घातले बा.
होय असु दे.
बरं हो तेवढंच भातच भात तेवढंच भात पण होतंय अन् ऊगच. पडीक राहण्यापेक्षा त्यात काय उपयोग पण नाय आता पेंडी त्यांच्या म्हशी वगैरे न्हाईयेत. म पेंडी ठेवून काय उपयोग, काय ते.
रोपं लावायला तू गेलतीस.
मी होतो की आम्ही गेल्या वर्षीपासनं हायच की तिथं.
हां आता येत असल लावायला.
येते येते आता आधी पण येत होत जरा खर एवढं काय परफेक्ट नाईत आता दोन वर्षापासून हायत अणीक हायच. यंदाच्या वर्षी गेल्या वर्षी. थोडं थोडं कळते यंदाच्या वर्षी क गेल्या वर्षी का नाचना मांडला नव्हता यंदाच्या वर्षी मांडला म.
हां हां. मला पण ते लावायला शिकायचं आहे खरं, यायला वेळच कुठं भेटतोय.
करूया की म आपण आपलं शेत हाय की.
होय तेच बघायचं काय काय होतय. दोन तीन दिवस तीथंच व्हय.
भांमरा आपल्या राहायची सोय अवघडाय.
र्हायाचंच नाय ना तिथं र्हायाचंच अवघड झालंय सगळं. आधी काकी होती तवा काय वाटत नव्ह तेवढी एक वस्ती काढ
बरं आता ते घर म्हणावं त घर
कसलं काय आता गावाकडं जायची इच्छाच होत नाई.
नाई रेच की मी काय नव्हतोच सोडालाय तिथं माझ तर माझं लग्न झालंन ते लगेच घर पण पडलं काय झालं ते एक दोन वर्षामध्येच काकी ते न इकड आल्यावर माणसं लागत्यात ओ घरामध्ये.
होय बर आणि आपल्या शमच्या बाई माणसाला कसं घर व्यवस्थित ठेवता येतं ना ते.
होय ज घरात कोण नसलं की होत नाई ते.
पडलय ना त्यामुळे त्याला लक्षच द्यायची बंद झालं
होय म किती वाजता झोपताय तुम्ही?
नाई आता त झोपतो अकरा साडे अकरा वाजतात की. अकरा वाजत्यात होय अकरा वाजता आज जरास लवकर आवरलंय.
काय ते?
आज जरसं लवकर आवरलंय ग नाही तर टी व्ही बघत बघत वाजतं साधा साडे दहा वाजातात भांडी घासाय टीव्ही बघत बसलो की. आज लवकरच आवरलं.
आमचं पण आता आम्ही सगळे एकत्र आलो की नी म झोपायला आम्हाला पण वेळ होते आता झो झोपायच आता त्यांना अंथरुण घालून देतो जरा म झोपायचं
म्हणून त्या इंटा घेतल्यात व्हय बाहेर
चाल काय ते
पूनम त्या बाहेर बघत्यात
हॅलो
हॅलो
हा थांबा हा तुम्हाला लावतो लावतो तुम्हाला परत फोन थांबा जरा